हॅलो.
हा बोला बोला हॅलो हा. होय होय जेवली.
हा हाआज काय स्पेशल?
आज काहीच स्पेशल वगैरे काय नाही रोजच आपला.
हा मारामारी कराल. .
हॅलो.
हा बोला की.
हा तुम्ही काय स्पेशल बनवलेलं?
संडे आम्ही हा हा हा हा. मोडून मोडून द्या. हा मुलं आहेत आता बाहेर गेलता तो आलाय.
मुलांच तसचं असतात हा हा पण आ
ऐकतच नाय. हे पोलिसांचा हम्म. माझा पण तीन वर्षाचाच आहे छोटा आहे तो.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
हम्म. . तुम आवाज कट होतय तुमचा.
हॅलो. हे नेटवर्क इश्यू आहे ना मध्ये मध्ये होतं तरी नेटवर्क मध्ये
हा.
या
नेटवर्क जाते तुमचं सारखं सारखं.
हा ते आ पाऊस यात चालू आहे ना मग पाऊस चालूय त्याच्यामुळे न हा नेटवर्क पण आता लाईट आहे म्हणून रे नेटवर्क थोडं तरी आहे ना तर पूर्णच जातं माझा.
हा हा हा.
पकडतच नाहीये नेटवर्क.
तुम्ही मुंबई मध्ये कुठं राहता?
आम्ही इकडे नाला सोपारा, नाला सोपारा. हा.
हा हा.
हा.
. मय कसं ट्रेनला प्रवास करून माहित असेल तुम्हाला सवय झाली अस तुला का गावी आहे की आमच्या. हा.
गावी आहे इकडे नाही कोल्हापूरमध्ये ना ईचलकंजीत नाहीय.
कोल्हापूरमध्ये नाही नाही नाही मादळयात आहे. हा मादाळयात आहे.
हा तिकडे आहे का? हा. मग तुम्ही जाता की नाही तिथे कधी?
आम्ही कसं लहान मुलं असल्यामुळे आम्ही जात नाही, सासू सासरेच जातात तेच करतात.
हा क हा.
शाळेमध्ये गेटटुगेदर वगैरे काय ठेवलेलं की नाही? जाऊदे जाऊदे. हा तस जाते की, गावी जातोय आम्ही
हा हा.
हा बोला की.
हा तेच तेच बोले कारण आम्ही जात तो ना गावी सुट्टी वगैरे असेल तर मुलांना वगैरे
हा आम्ही पण गावी जातोय पण अस अ शेती करण्यासाठी असं नाही, भेटून कधीतरी एक राहायचं थोडं
हा तसच आहे आम्ही पण तसच आमची पण शेती आहे पण आम्ही कोण करतच नाही. तिथं राहून आपला
हम्.
हा मजा करायला जायचं नाही तर मग
हा तेच की मुलांच्यासाठी थोडं चेंज
चेंज पण आणि त्यांना पण गाव म्हणजे काय माहिती पाहिजे ना उगीच. त्या मुलांना पण आणि आ पलं कसं आसतं आपण म्हणजे आपलं फक्त घर आसत, बाकी जमीन वगैरे सगळं शेती वगैरे सगळं जावी असतं. आणि इथल्यापेक्षा दुप्पटी तिप्पटीने गावी असत आपल्या आणि तेच आपण मुलांना नाही दाखवलं तर मुलं पुढे काय करणार? हा म्हणून ते गावी जाऊन येऊन राहावं लाग
हा.
आणि मजा येते गावी मजा येते आपलं इथं कस आपण सुखवस्तीसाठी येतो, काम वगैरे रोजगारासाठी आपण येतो.
हम् मग? शाळेतन मुलं शाळेला जवळच आहेत काय?
हा इथ जवळच टाकलंय त्याला मी. लांबन येतात हो नर्सरीला
हा, हा, हा फीज जास्त असणार?
हा इकड फी जास्त आहे.
हा.
हम्म फी मुलाची हो इंग्लिश मिडियम
हा हा.
तुम्ही पण टाकला असल ना त्याला नर्सरीला?
नाही अंगणवाडीतच पाठवतोय आम्ही.
हा का पण आता तिकडे पण चालू झाले त ना नर्सरी वगैरे लहान मुलां
हायत की झालेत झालेत की नाही घातलं आता फी वगैरे जास्त असते ना अंगणवाडीत बसवते, नंतर घालायचं. हम्म.
तेच आता मुलांचं शिक्षणच आवघड हे होतय पण ते अंगणवाडी तुम्ही पण
तुमचा आवाज जातोय.
हॅलो.
होय शिकवतात खेळच घेतात तिथे भरपूर खेळणे आहे.
हा खेळा आणि आजकालच्या मुलांना माहिती पण तिकडे तरी खेळ इथे आमच्या इथेण मुलं खेळायलाच नाही. माझा म घरात आणि घरातच असतो बाहेर आम्ही पाठवत पण नाही. आणि केलं तरी आता पावसा दि नाही अन गेलं तरी दोघं तिघे मुलं. पण घरा जास्त बाहेर पाठवतच नाही.
ह. हा.
त्यामूळ काही याचं नाही खेळ म्हणजे त्या माहिती नाही रे या मुलाना आता
हो. मोबाईल घेऊनच बसतात मुलं घरातही घत आले तरी
हा मोबाईलच घेऊन बसतात ते
हम्म.
तेच ना मुलांचं का? आणि आता मोबाईल आहेत मु ते खेळाय ह खेळायला बतच नाही. कंटाळाच येत नाही त्यांना मोबाईल बघत रील्स बघत हे बघ हे बघ आणि नक
घेऊनच बसतात.
नको ते श आणि शिकतात पण नको नको ते काय पण
होय हुशार पण होत. मोबाईल बघितल्यामुळे पण त्याचा तोटा पण होतोय.
तोटा म्हणजे बघ ना ते काय वाटेल ते बघितलं तर ते जे बोलतात ते लोक बोलतात तसे हे बोलून दाखवतात.
होय होय आता लहान दोन दोन तीन तीन वर्षाची मुलं मोबाईल तो जेवतच नाहीत.
जेवत नाहीत हा मुळातोच प्रयत्न जेवतच नाहीत मुलं? आणि नाही दिला तरी मला मोबाईल हला मी जबरदस्ती भरवते बिना
हा.
यता कधी पण कधी कधी आता वगैरे नसले क मग द्यावला लागतो खायसाठी जर खाऊ द्याव तर बरवाय. जात ना.
तच सवय लागते मग आपण हा कधीतरी दिलेलं. तेच ते कायमच मागत बसतात मग
ते तेच होत. तेच झालंय सगळं. म बाकी
आणि का मिस्टर मग घरीच असतात ना मिस्टर काय करतात.
नाही ते ग्राफिकमध्येध्ये ग्राफिक डिझायनर काम करतात.
हा हा हा हा.
हा.
मग तुमचं इकडं गेट टुगेदर वगैरे कधी झालं की नाही.
झाला होता मला मला ना माहितीच नाही मी माझं कस इकडे नाव चेंज झालं ना. नंतर त्याच्यामुळे ना. फेसबुकला ना वगर रिक्वेस्ट वगैरे टाकल्या होत्या माझ्या बॅचच्या मुलींना
पण त्यांनी ना मला ओळखलंच नाय मुळा आणि मला ना कस दहावी नंतर हा दहावी नंतर डायरेक्ट नाय डायरेक्ट आता लग्न झालं म्हणजे दहा बारा वर्षांनी बघितलेलं ना त्यांनी म कोणी ओळखलंच नव्हतं. आणि मग नशीब एकीनं रिक्वेस्ट एक्सेप्ट केली म तिने एक्सेप्ट केल्यावर तिला म्हण म्हणलं अग मला कोण ओळखतच नाय एकतर माझं नाव पण चेंज झालंय. ती बोल्ली तुझं नाव पण चेंज आणि तू दिसतेस पण वेगळी कशी ओळखणार तुला नं म तिला म्हणली तुझा नंबर दे मला म तिने नंबर दिला
हा
ती तिने नंबर केला आपला
झालं. हॅलो हॅलो हॅलो